हॅलो, हॅलो, काय करतोय बाबा?
काय नाही बा निवांत आहे बस, बोल ना.
हं, हा.
हम्.
आमंटुलीस
काय नाही कॉलेज बी, सगळं निवांत आहे.
अ, हा कुठे फिरायला जा मग तू लगा, हम्म कोकणातला फिरायला कव्हा यायचं मग कोकणत
फिरायला जाऊया अरे सांग कधी येऊ, कुठं- कुठं जायचं हे सांग?
हा, का तिकड मलंवन बीच, हे काय तर हाये मंलवन बीच प्रताप जून
हा वेंनेन वेंगुरले
हा असं काय ठिकाणी फिरायला जाव म्हणतोय. हा किती खर्च येईल काय? आता वातावरण मी चांगलं असल ना.
हो कशा म्हणजे असं. किती जण जायचं त्याच्यावर सांगतोला खर्च किती व्हायले
अह पाच, सहा जन
पाच सहाजन म्हणल्यावर फोर व्हीलरच करू जाऊ आपण मग
हा तीच आहे मग
मग पाच नाही दोन अडीच हजार रुपये खर्च येईल एकट्याला एकाला
ऐकाला
हा दोन अडीच हजार रुपये खर्च येईल. मलवणा मलण अ विला पण चांगला आहे तिथं भेटतील आपल्याला विला पण पाच सहा जण राहायला
कय?
विल्ला रे एक रूम रूम तसली
हा रूम वय हा. होरर.
हम्म जेवण्याची पण ही मालवण रा आहे जेवण्याची पण सोय ह. चांगली आहे तिकडं.
हा पण आपल्याला कडे सामन ईकडून घऊन जावं लागली.
काय नाही बघ काय सुद्धा नाही तिथं फिरायला गाडी पण आहे आपल्याला भेटते त्यामु काय अडचण नाही.
आणि तिकडं बोटीन बोटीन फिराल्या ह चालतंय मग अ थोडा खर्च होतोय रिक्षान जावं लागतंय थोडं लांब
हा पण कसं आता गाडी किती आता किलोमीटर आ अकरा बारा किलोमीटर येते ना पण तिथे किती किलोमीटर आप मग सोलापूर पासून ते ती मालवण बीच किती किलोमीटर असेल एक साधारण एक अ सहाशे सातशे किलोमीटर असेल.
हा असच तेवढ असणार सहज
हा आता कारण की वैभववाडी मधून किती किलोमीटर आहे मालवण बीच
वैभववाडीतन हे दोनशे एकवीस काय तर दोनशे एकशे अंशी काय तर
तर वैभवडीतून सोलापुरक्याच तीन साडेतीीनशे किलोमीटर आहे.
हा
तेवढं होते पाच सहा किलोमीटर होतेय तुम्हाला
हो
एका एका किलोमीटरला ते बारा बारा रुपयाने एक किलोमीटर घेत वाटते ना
हा
हा तस त्या किलोमीटर जास्त होणार ना् बघ आता बारा रुपये किलोमीटर म्हण किती होईल आता
आत्ता दहा किलोमीटर तिथेच आहे. दहाच झालं बाराशे रुपये म्हणजे पाचशे महिल्याना होते तर सहा हजार सहा सात आठ हजार रुपये गाडीचाच खर्च होतो.
हा परत आपण येतना का असं उशिराण जेवण बेवण करणार कुठं तर
हो अरे ते नुसतं सात आत हजार जाण्यात जाण्याचा खर्च झाला येण्याचा खर्च सात आठ हजार आणि
हा मग ते वीस पतूर जातंय सगळं. मग तेवढंच पैसे आपलं फिराला इकडं हा मग तेवढं बस नि गेलं तर बस नि गेले तर तेवढी ज अबदा होईल बाबा कारण की टायमाला बस घावणार होणार नाही आपल्याला
नाही सोलापूर सोलापूर मधून डायरेक्ट मालवण आहे ना? हम्
मालवण आहे का?
हो
बरं आहे मालवण मधून डायरेक्ट म्हटल्यावर कितीची बस असेल तरी साधारण?
सहाला आणि सकाळी सोलापूर मधून सातची काय तर आहे बघ सकाळची
सातची मग आपुण एक पाच साडेपाचे वाजेपर्यंत वैभववाडी मध्ये पोहचतो बरोबर आहे.
हा
कोल्हापूरला एक दीड दोन वाजे पर्यंत पोहोचताल आपण दोन दीड बारा साडे बारा पतूर हा मग तिथंन आपल्याला खाली जायला एक एक
हो साडेचार साडेचार वाजतेत ग
हा बस येणार तर एवढंच फरक आहे आपल्याला अस स्पॉट मण ते गगनबावडचचा घाट बीट बघायला येणार नाही एवढंच थांबून कुठं कुठं कर त तेवढे एक हे होणार
हा गगनबावडा नंतर कुरुळ घाट बघायला
हा मग ते मग त्यापेक्षा मग फिरायला जायचं म्हटलं तर पैसे गेले तर हरकत नाहीग गाडी जायला गाडी करूनच जायला लागेल.
हो गाडी चांगल फिरायला हे होतंय आपल्याला चांगली येतंय.
हा गाडी करून लोक फायदा घेऊन निवांत जाते बाबा टेन्शन नाही आपलं आपलं म्हणजे सुविधा काय टेन्शन नाही सुविधा कुठं जायचं रिक्षान जायचं म्हणल्यावर अडचणी येणार त्यापेक्षा आपली आपली गाडी नेता येती आहे.
हा
हम्म मग त मालंडी घालून काय का तिण्यासारखाून तिकडं जाऊून काय मालंडीचे घालून
आहे नंतर मालवणच्या आगडे मग देवगड बीच आहे देवगड देवडमध्ये पण फिरण्यासारखे दोन तीन पॉईंट आहेत.
हा हा हा
हम्म देवगड मधे पण दोन तीन पॉईंट फिरण्यासारखा हाईत. तिथंन पण इकडं आलीकडे आली कि गणपती गणपतीपुळे हाय गोवा हाय जवळच. गोवा पण तिथून जवळच आहे. हम्म
हा हा शभे ह
हम्म
मग काय?
काय नाही बग मग कधी काय करूया जायचं? कोण कोण हाय मग जायला?
हम्म पाच सा जण हाव की
बर
हम्म फिक्स नाही एकंदरीत कॅन्सल होऊ शकतोय काय सांगता येत नाही
बर
एखादं कोण तरी मधीच दांडी बिंडी हाणली म्हणजे तुझा खर्च होय होतंय ना.
हां हां
हो रं एखांदा म्हणला बाबा काय केलं तर अवघड हाय
बर
हम्म म इकडे पुण्या साईटला काय फिरण्यासारख? पुण्या साईटला
पुण्या साईडला नाही एवढं नाही खास फिरण्या सारख पुण्यात फिरण्यासारख नाही रे
हा हा तिकडे बी कुठ अस डोंगर आहेत वाटत, कुठ गड बीड हाय वाटत ना तिकडं?
हाय की सातारा साईडला सातारा साईडला डों डोंगर हे हाइत भरपूर चांगल तिथे फिरण सात तारला महाबळेश्वर हे महाबळेश्वरला फिरण्यासारखं आहे बघ थंडीत पावसाळ्यात, थंडीत
अकलूज ला कुटं हा हा
हा आय अकलूजला हाय की हा सयाजीराजे पार्क हाय कि आपलं
हा तिथे किती फी काय आज जायला काय?
आठशे रुपये ना नाशता काही जेवण बिवण काय खायचं ते खायचं आठशे रूपये
आठशे रुपयेेत म्हणजे ती हा हा मग काय तिथं फिरा बिरा मग आत मजी आठशे रूपये दिले म्हणजे पूर्ण टोटल आतलं काय असल ते आपल्याला काय बी घालतेत बी करता
काय पण काय पण करायचं, काय पण खायचयं ते खायचं
हम्म
हम्म
बर झालं मी सांगोल्यात काय जुनं कायतर जुन्या काय तर हाओत कनाही काय तर असं म्हणजे जुनं
सुतगिरण आहे की सांगोल्यात जुनी
हा हा नव्ह नव्ह असं ऐतिहासिक र ऐतिहासिक असं कायतर
आ
एतिहासिक म्हणजे असं जरा का मंदिर बिंदिर कुठलं काय तर हाय वाटतं ना तस कोडं कुटलं तर आहे की रे मी इनस्टा ला बघलेलं रीलल्सचं कोड्याचं कुठं तर हाय तुमच्याइकडं कुठं सांगोलेल्याचं
हाय हाय नंतर सांगोल्यापासनं एक अर्धा एक अर्ध्या तासाचा रस्ता हाय करगनी एक गाव हाय तिथं हि आहे बघ रामाचं मंदिर हाय.
हा हा
पाच पांडवांनी बांधलेलं राम रामाचं मंदिर हाय ते बांध भूतांनी भूतांनी रातच बांधलेलं आहे.
हा.
हम् ते आहे भाऊ म्हणजे ते चांगलं दगडाच आहे कि कोरीव दगडाच आहे.
हा हा हा, म्हणजे अदो करचं भांडव तिकड कस घ्यायल ती.
आ तिकडं आलती रे राहायला कशानती.
हा हा हा.
हम्म.
आपलीकडे उकड आप उकड म्हणत आप उकडगावाकडे तिकडे कायतरी एक रामलिंगण आहेर अ मालवण मालवणच म्हणतो आपल्याला. अ रा रामलिंग कायतरी गावा आहे रामलिंग नावा आहे ते. गावाचं बार्शवमध्ये ते हे तिकड. तु का भारी बघ ती कातर अ शीतारा हिली तिकडे कायतरी आंघोळ केलेली आणि बि धबधबा आहे तो सांगतो उडण्यास सुद्धा आठवतात धबधबा चालू असते कायम.
बर.
हा तेवढे भारी मंदिर आहे असं मोठ आहे महादेवाचा.
हम्म हम्म.
त्या वातरून तिकडे असत कोकणातरून अस हिरव गार समजा डोंगर-बिंगर.
हा हा.
हा उन्हाळ्यात तेवढं जर चांगलं ह्या टामला लय भारी असत. आणि हिवाळ्यात बिली बऱ्या असत वातावरण हा.
हम् हम.
हम्म. तिथं आजुन ईकड बाबा हा तेवढंच.
व ब.
सोलापूरला कुठलं देवाचं मंदिर आहे कि रे मोठं. कायच देवन मंदिराही सोलापूर लागतील कुठल्या देवाचं तर. सिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराजां मंदिर आहे बघ. ती बली भारी सोलापूरला मधी असं हे आहे काय म्हणतात त्याला तलाव आहे मधी. सा असं मंदिर आहे. पूर्ण तलावात मंदिर
हे यात्रा पण लई मोठी होती त्या म्ह देवाची.
हा लय मोठी यात्रा असत लागत. घाटा बडते, जानेवारी मध्ये असते जानेवारी मध्ये.
अरे ह्या वर्षी तर त जेलपरी आलती.
हा उ
हो या वर्षी‌ जलपरी अलत्या.
बघण्यासाठी त्यात दिले असतील रात्री तर एवढं भारी वाटते मग तो अर.
हो.
लय भारी आहे.
हम्म.
त किती का महिन्याभर चालतेैे एक चौदा जूनला चालू झालेला असते ती. जानेवारीला ते पाक पंचवीस जानेवारीला, ते जानेवारीला संपतय.
हा
नव तू जत्रा लय गर्दी आहे लेका दहा बारा एकर असल्या
हो
पाळणा तर लई मोठा आहे लेका पाळण्यात बसलं की पूर्ण कोल्हापूर दिसते. एवढं एवढं मोठ एवढं मोठं पाळणा होतं की केल्यावरती.
आकाश पाळणा मोठाच आहे का र तिथ लय आहेत, हम्म हम्म
तुमच्या गावात जत्रा बीत्रा असते कुठल्या देवाची अशी काय?
आरी यार आमच्या गावाची असती आमच्या गावची चार चारच दिवस असते दादा पण चांगली भरती मोठी.
हम्म कुठली देवाची? कुठला देव?
की आहे आंबाबाईचीे असते आंबाबाईची
हा हा, नमस्ते!
आ आता मे डिसेंबर महिन्यात असते आंबाबाईची यात्रा असती, चांगली मोठी असते अर. हम्म मंग आला तर एखाद्या ए यात्रेला.
हा हा डिसेबर महिन्यात असते वय?
हा
हा हा किती दिवस असते?
चार दिवस असते बघ, मस्त बी आय एक दिवशी पूजत्या असते त्या आर्केस्ट्रा आहे असतो आणखीन हम्म
म्हणजे दररोज असतोय व्हय?
हा नवीन नवीन असतो.
हम्म
मोठ मंदिर आहे.
हो मोठ मंदिर मोठ आहे.
हम्म हम्म बर मग तू कुठे कुठे गेलता फिरायला?
फिरायला मी इथ देवगड फिरलो, विजयदुर्ग गेलोय नंतर रायगडला गेल तो बाबा आता जाव म्हणतो यार पावसाळ्यात रायगड फिरायला.
हा हा तिकडं जायला
मग नंतर प्रताप ग प्रतापगड गेल प्रतापगडला गेलतो.
हम्म
सज्जन गड बघितला नंतर दौलत
कस आडव आहे हे सल सलगिकती आहे कसं काय?
रात्रीतनं गेलतो काय मला मित्रां मी गेलतो.
हा हा आमची तर सहल च गेले नाही म ज्या शाळ ज्या शाळेत जा कॉलेजात बंद करायची लेका मग दिवस आम्ही कुठे फिरलोच नाही.
हा हा